येतोय आवाज.
हो.
हॅलो.
हॅलो.
आवाज यायलाय काय.
हो यालंय.
हा काय करायलाय.
लागला की कॉल माझा.
ह माझा लागत नव्हता का?
हम्म, ग्रुप वाईज डिटेल् शेअर करा म्हटल्यात बघा.
होय होय
हा
मग काय करालायसा?
काय नाही स्वयंपाक चालूय. तुझं काय चालूय?
काय नाही, मी टास्क करत बसलोय.
हम्म् मग, मी ताकाची कढी
काय?
ताकाची कड
ताकाची कडी
हम्म
हम्म हम्म अय मग, तुमचे झाले काय नाही टास्क?
चालू आहेत माझे पण.
हा हा
मी मुटणार नाय.
मग आणि काय चाललंय?
काय नाय चालूय रोजचंच काम.
हम्म हम्म
काय चाललंय?
आमचं पण काय नाही.
तेव्हा पाऊस आला बाई.
आ
पाऊस
पाऊस आहे दिवसभर कंटिन्यू चालू आहे, तुमच्या इकडं? हॅलो!
हॅलो! ये तोय का आवाज? हॅलो! हम्म हा, हॅलो! यालाय यालाय मला आवाज.
हॅलो! आवाज यालाय काय?
होय होय, या लागलाय.
हा, तुमच्याकडे कायए पाऊस म्हणतोय? मी म्हणालोय.
त्यांचाच फोन आलाता, हा च्याकडे पण भरपूर आहे पाऊस. हॅलो! तुला आवाज येतोय का नाही? हो दिवसभर चालू आहे.
हा, आमच्याकडे पण दिवसभर कंटिन्यू चालुच आहे.
हा हा
हम्म त्या पावसामुळे काय कपडे वाळानात का काय नाय, कपड्यांचा असा कुबट कुबट वास यायलाय.
होय आमच्या इकडं पण तेच आहे. पाऊस आहे, कपडे वाळत नाही, कुठं बाहेर पडता येत नाही.
होय, पण पावसाळ्यात भरपूर जण जातात फिरायला.
हो. पण आता काय इतं का पाऊसा आहे की बाहेर पडताच येत नाहीय.
होय
हं भरपूर पाऊस आहे ना सगळीकडें पूर आलाय कुठं दरड कोसळल्या कुठं मा
पूल बुडला खालचा एक
होय आमच इथे नाही आमच फूल उंचीवर आहे त्यामुळे लगेच बुडत नाही
हम्म तुमच्या का कृष्णा नदीमध्ये काय मगर दिसल्या म्हणा
लावा की होय आमच्या इथ कृष्णा नदी मध्ये आहे मग परत लावा.
होय.
हा
हा
आणि ते आता पूर लागलं कि वर येत आहे ना पाणी सगळं शेतात
हा
म्हण ते शेतात आली की दिसते लोकांना इतर वेळी कसं पाणी खाली असतय पत्रात त्यामुळ एवढं काय हेेत नाही आता ल भीतीचं वातावरण हाय सांगलीत नदी काटाला तर सगळ्या घरात पाणी शिरतय
होय. आमच्याच्या नाही एवढं फक्त नदीच्या आजूबाजूला जे राणतेण ते काय बुडत्यातच. परत घरात ते जातय पाणी तिथल्या जवळ जवळ इकडं काय एवढं येत नाही पाणी
हम आम्ही राहतोय बग जरा उंचीवर आहे त्यामुळे आमच्याकडे येत नाही
हा आमच्याकडे पण तसच आहे
पण नदीकाठची जे गाव आहेत त्यांच सगळं बुडतंय
हा.
हा
आमच्या इथलं पण आता नदीवरचं मंदिर म्हणे निम्म पाणी गेले त्या
हा
परत वाडीत पण मंदिर त्यां सगळे बुडल्यात पाण्याखाली
होय वाडीचं दक्षिण द्वार सोळा झाला की काल ह हा ते काय नदी काटावरच आहे नदीवरच त्यामुळे लगेच पाणी येतंय ते
जवळच आहे.
काय हो होय जवळचं नाही
आता तिकडं नाही जाऊन चालत
हम्म ते नाय जाऊन चालत
हम्म आमच्या इथ खरं तर आमलीग मध्ये बघण्यासारखं असते बघा पावसात
होय
आमच्या इथं कसं कृष्णाच पात्र मोठं आहे त्यामुळे लगेच पूर येत नाही प तीस, चाळीस फुटावर पाणी गेलं की मग शिरते पाणी सगळ्यांच्या घरी. ब मंदिरात.
वैद पूल तुमचं ऊन जाहिलय.
हा फुलोंचा नेमपात्र पण मोठा आहे ना. नदीच कृष्णाच. पण कस झालंय महाबळेश्वरला हा तुमचं पंचगंगेचं पात्र लहान आहे.
हा खालचं ल पात्र पण लहान आहे आणि फूलं तो खालचालच खाले. आणि वरच्या पुलाला काय एवढं पाणी जात नाही.
हा हा ह.
ह्यावर्षी लवकर बुडलाय पुल
हा ते कसं झालंय वर महाबळेश्वरला पाऊस भरपूर आहे ना.
हा.
सातारा महाबळेश्वर इकडे पाऊस भरपूर आहे. अतिवृष्टी चालू आहे तिकड हम्म त्या. त्यामुळे नद्या नद्या आपल्याकडं थोडं तसं कमीच आहे पाऊस इकडं भरपूर पाऊस. ते पुणे मुंबई सातारा.
होय तिकडं आहेा.
हम्म आणि. सोलापूर जिल्ह्य़ात अजिबातच पाऊस नाही नाही. धरणाच पाणी अजून नाही सोडलेलं धरणाच पाणी नाही सोडलेलं. अजून धरण आता भरलेलं नाही अजून एवढं.
हम् खरं आठ दिवसच पाऊस पडला तर खालतं बोला आमच्या इथलं बुडलं पण. एवढ्या लवकर नाही पडून.
हम्म वर जास्त पाऊस असल्यामूळ.
हा हा.
आहे.
मग काय नाही..
आणि आणि काय नाही बघ सोलापूर जिल्ह्यात तर अजिबात पाऊस नाही आहे.
अजून नाही.
नाही आता अजून तिकड एवढं गरम होतय. कसलाच पाऊस नाही तिकडं.
हा.
हा बर. नाही नाही झाला कुठं थोडं येतो रिमझिम रिमझिम जरा आहेत. आणि ते परत बंद होते ते काय पूर्ण भिजत पण नाही. आधीच तो कमी पाण्याचा भाग आहे.
होय. तिकडं परत मराठवाड्यात सगळं तेच असतं लवकर पाऊस नाहीयेत तिकडं.
ते दुष्कळ भाग आहेत ना त्यामुळे. जतपासून पुढं पाऊसच नाही बघ. जतपासून पुढं पाऊसच नाही...
जतपासून.
पंढर हा हा पंढरपूरमध्ये सुद्धा पाऊस नाहीये.
पंढरपूर नाही नदी चंद्रभागा भरल्या वाटत कि.
चंद्रभागा भरल्या म्हणजे वरून पाणी सोडले त्यामुळे चंद्रभागा भरल्या पण पाऊस अजिबात नाही आहे तिकडे.
पाऊसचं नाही व्हय तिकडं.
नाही कालच आम्ही गेलोतो ना कालच येताना आम्ही ट्रेन मधून बघितलं सांगोड्यापसून पाऊस नाहीयचंय.
हा. ते काय दुष्काळीच भाग तिकडे लवकर पाऊस पडणार नाही.
हो.
हम्म
पण पावसाळ्यात काहीतरी गरम गरम सारखं खाऊ वाटतय.
करायच मग भजी.
भजी नाही गेलं आम्ही आता शेवाळच उपीट करून खाल्लो.
होय.
हम्म हम्म
मी केले होते परवास भजी केले होते मुगाच्या डाळीची पण भजी करायचे.
मुगाच्या डाळायचे बी असे करतात.
हे सांगत तुला परत. ह ह ह
आम्ही नाही करत आम्ही बेसनच्या पिठाच करतोय ना म
बेसनचे पण करायचे बेसनना पण त्रास होतय ना मुगाच्या डाळीच्या एवढे मस्त लागतात. तू एकदा मुगाच्या डाळीची भजी केलीस ना परत बेसनच्या ड डाळीची भजीच करणार
हम्. बरं सांगा मला नंतर वेळ मिळेल तेव्हा.
हा . मग तुमचं जेवण कधी?
आमचं जेवण चालू आहे छकुल्या करायला लागल्या.
होय गरम गरम छान लागतात चकुल्या पण
हा. लई स्वयपाकाचा ताप पण नाही तेवढे एक केलं की होतेय मग काय भात आमटी केल की चालतंय.
आमच्यात तर भात पण लागत नाही चकू
हम्म फक्त चकुल्या
फक्त छकुलेत सगळे खात्यात गार. हो.
हॅलो
हा बोल ना. येत का आवाज?
मग झाला काय नाही तुमचा स्वयंपाक?
स्वयंपाक झाला आता जेवायलो बघ.
जेवालाय?
होय.
लवकर जेवताय की.
हम्म जेवायचं गरम गरम झालं की पावसा दिवसा कुणाची वाट बघायची?
चालते चालते जेवा
हा चालते ठेवु का?
हा हा ठेवा.